हट बोल की.
अरे कॉलेज ला गेलतिस का?
कॉलेजला गेल तो की आज.
काय काय झालं
काय पायथॉनच दोन लेक्चर झालेत.
बरं
मग तिथन पुढं काय ब्रेक झाला
हां
मग काय बसलो नाही आम्ही लेक्चरला मग खाली स्टडिला जाऊन बसलेलो आम्ही.
किती ला उघडलेली
बग नऊ, साडे नऊ वाजता उघडलेली.
स्ट्रिक्ट आहे होय कॉलेजमध्ये
लय स्ट्रिक्ट केले लय स्ट्रिक्ट बुवा
म्हणजे काय विषय झाला
आयडेंटी शिवाय मध्ये सोडत नव्हती आत
बर.
अ आयडेंटि दाखवायची मगच आत सोडणार परत अ बोलायचं नाही बोललं उठून बाहेर घालत होतीत. गेटच्या बाहेर सोडत नव्हतीत. कायच्या काय
आहे.
आणि अ काय कॅम्पसमध्ये फिरायचं नाही
गा
कॉलेजच्या बाहेरचे ते वडापावचे ते दुकान
हा
तिथं बाहेर बसल की डायरेक्ट कॅमेरा घेऊन यायलेत फोटो काढायला.
कोण
शिपाई होय माझ मित्र गाव्हलय नव्ह.
बर
फोटो काढला कि त्याच्या
हा हा
मग तसं करायल्यात डायरेक्ट फोटो काढाल्यात.
बरं
मग आता त्यामुळे लय स्ट्रिक्ट म्हणजे लय स्ट्रिक्ट केले. आम्ही खाली स्टुडिओला बसलेलो
बरं
कोणी सांगितलं जाऊन वर-'
हां
डायरेक्ट मॅडम खाली आली.
कुठं? स्टडिरुमला
खाली स्टडिरूमला म्हणजे पोरना सांगितलं फोन करून-'
हा
जेवढे जेवढ पोर खाली बसल्या तेवढा सगळ्यांना चट दिशी वर यायचं म्हणून-'
बरं
मग आलीच सगळी प पोर परत वर
कोणकोणत होतसा खाली?
आम्ही मित्र चौघं पाच जन होतो.
हा जे आपली नेहमी जनता सगळी
होनमेजनंत
हा हा मग काय मॅ कुठल्या मॅडमच्या लेक्चरला गेला सळवर
नाही आम्ही गेलोवरर
मुघड गेला स
खालीच बसलो आम्ही आम्ही वरच गेलो ना बाकीची सगळी गेली भिततरी
हा हा मॅडम न बोलवून सुधा हा हा
मेन माझं दुसर मित्र उठलच नाही तिथं
बस
त्यातच गो सला जाबाल
मग चुकून आली असती तर ती खाली
आलेस म्हणजेला कार्णिक होत की मी तर पडलाय म्हणून आम्ही सांगितलेल रे
हा हा सश झालंय आणि पाय त्यांांच्या लेक्चरला काय ते विषय पोरं येण्यावर काय चाललेल ना
ओकय
पोरे येण्यावर ना काही तर चाललेल ना
वय.. लिहायला दिला आज त्यांना लय व बा
नाही म्हणजे ते हजरीे घ्याल तर हा तसकी हज
होय हजर काय हजरीत काय माझं नावालत वाटत
हा
आणि काय काय झा मला म्हणतोय ती मग अशी प पुरं दुपारी
तीच मला पण परवणली माझं पण नव्हतं
हम हजेरीच आपली नावं आहे दवडं कोुणा कोणाची सर
हा हा ते काहीतरी बघाल तरी वाटतं कोण कोण य माहिती सध्या
हम तसं म्हणज
कात शवता
तसच काय तरत हो ते आ काय माहिती काय
तुझ्या मित्राला जवळ जा आला ना बजलस का
हो लागला व्हिडिओ बघितला की मी
ते धबधब्यायला गेलतात
अर का उघडा आहे खरे जाऊ लागल्या उ टाककून घालती
माहित ना काय आणि घ्याचा विषय हचा विषय बघा आणि त्यात थ काही जाताना क नाही आपल्या इथल्या मित्राच्या वशीने बॅगाने रिंगकोठन गेली कारण त्याला वाटलं इथं पणन उन्हा म्हटलं तिथं पण ऊ्ह असणार
बर
ह न तेीस जण भिजले
अरे त्याला जळू कधी लागला त्याला माहित नव्हतं
त्यानंतर आली आली चालली काय आणि त्याला माहित नाही जळू लागला याला आणि ह ज्या पॅनटीनं गेला की तो गुडघ्यापर्यंत त्याला कुठं माहिती आहे त लागलाय
तर काय ते काय दुखत विकत नाही वय
नाही हे तर पाहि तू काला म्हणलं की येो
हां
आणि याला वाटलं काय आता दिवसभर चालले म्हणून पायाला प्रॉब्लेम या लागला
बर
त्यात य कसा झालेला ह पूर्ण भिजलेला त्याला रिंगकोड पण घाल ना नीट उडक आकडालताय
हां
असली जी अवस्था झाल त त्या त्याला लागलेला कार नाहीय नंतर कालेला जाव लागलाय
मगज तसंच होता काय
काय माहत नाही ख अंगावला लागलेला हं
जजूननी घेला त्या त सजू ताबड गेला
नाही ते काय म्हटलं ना एक खरं ती काय तरी रोखत ल यालत ते पात
अरे ते अरे ते जवर फुगत नाही जजू त जजू सोडत नाही
हा ते काहीतरी बी शुद्ध आपलं हे पे ना रपतो ते
तेश अशुद्ध अशुद्ध
ए शुद्ध भीते वरध
ह अशी नाही हा काय
खराब खराब आपल्या अंगाची बीशुद्ध रक्त असते न अशुद्ध म्हणलं ते आला शुद्ध ऐकाल
शुद्ध न अशुद्ध पित्े रक्त ते पण ते पण प्याऊ द्या नस ि ति ल पिते प्रमाणाबाहेर
हा हा
त्याचं बैटाच काय कुठे घेतणार रक्त बैटलंच आहे किती आल तर
बैटले की व्हिडिओ टाकलाय दे ना मला आपण
हा पाकासारख त्यांनीी पेन्ट भिजली होती पूर्ण
हा
आणि जोपर्यंत जो पूर्ण फुगत नाही म्हणजे पूर्ण ते पोट भरत नाही
हा
तोपर्यंत सोडत नाही तू किती पण काय पण ओढून त्याला काय पण कर
मेहन कसं काढलं काय माहित
अरे तू पूर्ण पिलासणार आहे रे
ह हा
ते पूर्ण पिऊन राहात्याला माहतीच नाही जजू लागलाय पायाला
हा हा
पूर्ण जऊून पिलायने मग त्याला सोडली ज पाय
हम्म म तसा इस चवला असणार
हा सइ ते अनिलम ते फिरायचे नाम त्याला समज नाही आहे ना ते असं आहे ते रे
आता बसले पाय पून घेऊन आणि सर्दी खोकला झालाय काल पावसात भिजल्यावर
आता डायट टाकच घातला तो त्याला
तेच की आणि त्या दिवस झेंडू पावसाात भिजला आहे त्यामुळे ज्या अवस्था त्यात खराब
हची अवस्थालाली खराब झाली उघडा आहे आता आजारी पडली चालायन झाली गुडग्यान दोन टाका घातल्यात
तेच
डोरा त असा अजून पा टाक्याचा
दोन तीन दिवस तर काय ना नाही म्हणली सोडते
हो दोन तीन दिवसांनी काही खाऊन बी चालत नाही त्याला दुसरं
तेचके
नाहीतर पो डाड पोस होत येतात
वा
त्यामुळं अवघड आहे बघ तिचं
होय
खर एवढं जवळ लागू पतुर ह्यो काय करालता ह्यालाच माहिती
आता
जरा चावलं की समजता येते तर ह्याला चावून पा करत तर पिऊन देऊ गेल आपण बाहेर निघून
हो
तररी याला अजून समजणं
तेच कि
काय अवघड आहे बाबा
तू का आला नाहीस आज कॉलेज ला
मी नाही कंटाळा आलता बाबा उठल्यालो परत झोपलो
हम्म तुझी मित्र आलतीत मला विचारालतीत कु ठाय ते म्हणून ते काय आलं नाही बाबा म्हंटलं आज
असा विषय चालू आहे हम्म मला माहित नव्हतं तू आलंयस कॉलेजला
मी कधी नाही तवा गेलोय आणि घावलोय बिनकामाच झंझट
तेच त्यामुळं आता कसं आहे गेलं तर बाहेर बसायला लागतंय बघ नाही तर आत गेलस तर मग वर्गातच जायचं
अरे नाही कॉलेजवर गेलो की बाहेर बसायचा विषयच नाही तर
बाहेर म्हणजे कुठं आपल्या नेहमीच्या इकडच्या बोळात रे
अरे बोळात येत्यात शिपाई त्या मंदिर आहे ब ते
हां
मंदिरापशी येऊन उठ उठवलंय पोरा पोरींना
होय
काय तू कॉले आज सकाळीच कि
साडेसात आठच्या आसपास
जरासं पु अजून असं पुढं
साडेआठ
हा साडेआठ पर्यंत
हा हा
अ गेटच्या बाहेर उभा करून घेईनात अरे कॅम्पस मध्ये फिरु द्यायच नाही डायरेक्ट वर्गात जाऊन बसा यच बाहेर विषयच नाही बाहेर थांबायचा
एवढं कडक केलंय ह्यानी
एवढं कडक केलंय काय सांगू तुला व्हय शाळेत आलोय का काय कॉलेजमध्ये आलोय का शाळेत आलोय मला कळत नव्हतं
तेच
असलं केलंय डेंजर
हम्म
काय आता बोलायचं
म आता मागचा अभ्यास कधी चालू करणार आहेस
आता मागचा अभ्यास पुढचा अभ्यास मला सगळा अभ्यास करायचा आहेत
तेच काय काय करतोस बघ पायतान करतोस का जावा करतोस
दोन्ही आवघड आहे आता
एरटेक टेक्नॉलॉजी ऑपरेटिंग सिस्टम तुला क आम्हाला चार विषय आहेत बाळ तुला आठ विषयाचा अभ्यास करायचा आहे आता
असूदे काय आहे लई लयं मर्दा यावेळी काय अवघड केलय सगळ लयं चेष्टेवारी घेतलं
तेच लयं चेष्टेवारी घेतलास जरा सिरिअस घे आता
तर मागल्या व आणि सेमला काय नव्हतं एवढं कायच नव्हतं मागल्या सेमला वाज
अरे मग अगली सीमला एवढं आपला कडक नव्हता ना या्या सीमला जरा कडक केल तर
मागल्या सेम ला काय कळतं नव्हतं रे तरी पण काय केलंच नाही तरी बी अभ्यास जरा का होईना केलेलो केला होताच मी तिथं
हम्म
विषय निघतील असा ह्या सेमाला मी कायच अभ्यास केला नाही कायच ह हाय सवीन पेपबश ल मे आत्ताची या शेवटी तरी काय काय करत्या काय करणच
ते तर त्यावर वरतीहेत
ते सांगलो आत्ता आपली जुनी माझी एच ओ डी होती ती चांगली होती
ती तिला ऐकत नव्हती दादा ती पण कडक झालीया
होय आता ती बिन मग तर काय मरदा ओ उगच बोलाल्या फाडफाडफाड लांबड लावलीया हा तर भय्या बद्दल कसली बोलायला ती पोरासनी
एवढं
मग येत जाऊ नकोसा असं करत जाऊ नकोसा
ते एक मित्र हाय बघ आपल्या लायसनसची कामं करतय
हा
ते जरा उशिरान जायचं जाय कॉलेजमध्ये
हा
हे उठ म्हटली जा बाहेर जा थांबू नको इथं
हा
होय असं म्हटली डारेक्ट उठ इथं थांबायचं नाही बाहेर जा म्हटली.
उशिरा म्हणजे कितीला आलं?
नऊ, नऊ वाजता आलं बघ
हा हा
नऊ वाजता आल्यावर त्याला, नऊ वाजता आल्यावर त्याला बाहेर काढलाय बघ
हा हा
चालतय, चालतय ठेऊ काय?
बर, बर ठीक हाय
हा,